कुठला कर्जाला कोण भरले मग? कुठल्या कर्जाला? गावातल्या पतसंस्थेला. मला म्हटलं का माझ्याकड सगळं पैसे सपल्याय करता मी एक लाख रुपयेचा लॅप घ हे ऐकाला सगळ ते ऐकु देकी काय
दहा मिनिट टाइमपास होतोय.
हे असं करू पैसे दिल्यात काय पण बोलल्यावर? काय पण आपलं नाव सांगायचं डेटा सगळ क्सेस करते का आपलं मग? आपण असा डेटा सांगायचा आणि त्यांनी पहिलाच त सांगितल्यात. की नाव आधार कार्ड नंबर. किंवा तुमचं पर्सनल काय सांगायचं नाही.
तर तुम्ही कार्यावर काय केलाय किंवा तुमच्या जीवनात आजूबाजूला काय काय हाय? काय काय तुमच्या घरात? सक्षी पाटील राहते तुमच्या घरात?
हम्म.
आधी त लटव काय साक्षी रिपेअर करून मग मी काय विचारलोच नाही अजून.
तुम्ही मला सांगा लॅपटॉपला पैसे कुठून आणले? अंगठी ठेवलेय. कुठली? बँकेत हय एक सोन्याची अंगठी ठेवलंय. आणि त्याचां गोल्डून करून आणलोयलेट रेट वाढालत म्हणून किती काढलायसा? सत्तर हजार रुपये. मग तुमच्याकडे काय झिरो रुपये नव्हते? कायच नवते माजकड पैसे.
किती खोटो बोलतासा? अरे हेच्या खोट काय? मग ते एक लाख रुपय सेविंग केलतासा ते पैसे कुठे गेले? कुठं कोण सेविंग केलतं? तुम्ही केलतासा. एक लाख रुपये असते तर सोन्याची अंगठी तुम्ही म्हटलं असा एक लाख रुपये सेविंग होतं त्यातलं सत्तर हजार संपलं. आणि तीस हजारच काय केला? कुठं काय काय सांगितलं मी काय तीसश रुपयाच खर् कुठ? खरोखर अंगठी ठेवलायसा? होय. खरं मी काय पैसे देणार नाही हो. येऊ दे अजून जरा सॅलरी.
हम हम बरोबर आहे की. फॅन किती धीरे धीरे फिराय लागलाय. वाऱ्यामुळे ते हवा बाहेर चाललाय.
खर खिडकीतून गार हवा आला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बारीक का असे ना पडणार. तुमच्याकडे आहे का पाऊस?
काय वरणट कोळ म्हतील हम्. पुण्यासारखं काय?
का
ते कुठं मेल आलय अजून मंडेला आहे ना आता
तेवच तिथं होल सु एक. ते डेव्हलपरला काय सांगा येत नाही नीट त्याला हिंदी आणि इंग्लिश तेवढंच रे तुमचं पीएफ च नंबर वगैरे काढून पाठवलाय का तुम्हलाला म्या अजून सॅलरी कुठे आलिया पीएफ कस काढणार असतो. तका कल्या नाही अजून
त गुगल पे वरच सॅलरी पाठवणार म्हणे होय. हा काय डायरेक्ट तुमच्या बँकेत ट्रान्सफर करणार पासपोर्ट घेतला ना तुझ्याकडन त्या फट
हजेच पाठवले पला पण वाढायचं. केला पण हवाडी
थोड तेलस कर अ क इकड इकड इंस्टाग्राम जरतो चालू आहे ओ असुदे कि मग बॅकला असुदे कि चालू बघत थांमा तसं होतंय का होतय का
रिसिवर कॉल को मिलेे पणास रुपये
आलं काय
व्हिडिओ ऑन होते का बगूया हो हो हो त्यां हो ह हो च ते दुसरं ऍप ओपन केलं तर तसं व्हायलंय बघ म्हणजे एकजार ठेवायचं एका वळी ओपन झालंय
हा
पण अस आवाज येतोय न कि आवाज साबय क कोण निवांत सुप ट मग म त तू सपा विफक करून राह तर बघ काय तर करत बसू अस वाट काय दरोडा टाकायला जातीय का बँकेत जाऊया चारका
तुमच्यावर बँकेत जाऊ असं विचार करावे. कपाट एक करायला पाहिजे. कधी करत अस मुहूर्त वा होर हा रशा उतला आता डंगळाचा रो झौतस पर्यंत ऐ रशू हे नॅ खेेत करहि का ह अ सेम तसच असत ते का नाही. माहि मॅ माहि त आठ लाख रुपयेचे आमच्या मॅडमने घालवलेला
तीन महिने फिक्स सापडल होतं शकश मग काय आणि तो चेक बरोबर अस कम्प्युटर पण ठेवतो की नाही त्या माग वाढतला चेक ह ह तीन महिना न झाार मार्च सप्टेलवरला मी एक दिवस बँकेत असतो रि सर्च करालत सगळं त्याविषयी चेक सांग
ण आणि मग मॅरम हो पण एक ती बँकेकड गला होता पण बँकेेत तो प्रेन झा म्ह राला होता. खू माहिती म्हटले आठला गात तु सापडला सापडलाय ना सोके म्हट काही म्हण म दुसराची त्यांच्याकडून येते म्हणजे एक रुपये सक्षट्याज विक आठवा रुपये तीन व्याज किती झालय. हां बायको छान आहे हो हो का ब तुझे केस बघेल जे केस असत ना हे खाली तुझं पांढरा येत वाय आर यू इन्वेस्टिंग विस् मनी ऑनमईन कॉन हे कोणी देतो देतो का माहिती नीट नाहीचलं असं का करता मजा सांग तु
अभ्यास असतात कोणा
एसी ला पण क्वहर आल्या आ तीन कदी चांगलं वाटत नाही मिडल क्स सगळ या गोष्टी लेख बर पट अशीि ब शि पण जायग इल बी मग ते डब्बाच वाटणार वॉशिंग मशीनला अशी वापरते की नाही रोज वापरते की पिळायला तळ्यातच घालतय नाही आता जस चार वाजली अजून दोन तास कसे जायचे कॉल कट करू काय दोन मिनिटां थांबा जस्ट दोन मिनिटात दहा मिनिट होतात एकशे दहा रुपये हो मम्मी बर व खाय
दोन हजार रुपये रे फक्त इकडच प तिकड च ते तिकड
तिकडस येतच
येणार की थोड्या दिवसांन ते पण अजून काही येणार नाही येणार थोडे दिवस त्यावेळी तुमची मारणारच आहेत लोक बघ्या तुम्हीचवयच ते कुठलं तिकडच प मी सांगितलं घ्या ना हचं कुठोकं चालेलं ते मी जेवेळेस घरी म्हणलो ना तेवेस सांगितलो की वायर्या कारी फडत असल जोडळा म्हटलेला ते मलातेव
गप्प बस जोडावं म्हटलं कोणाची बाहेर प ह हेथ माझं तिथ कोणाला काळत नाही म्हटलं काहीरी अजून तर बणा का नाही
थोड्या दिवसाांनी कळेल नाही कळत कोणाला ते पलीकडच्या कोणालाच माहीत नाही ते आपल्या घरात तेवढंच माहित
विएतनामला परपर्स पाचदिवनथ सिक्स मनथस डाव्या साईटने लडाखलाचयला मद ्र म लोन द्याला मोदी सगळ लोन म्हणतो पैसे द्याला
हा तुझा ख पकारा जग तोडना जिव माझा सावळे विठाई विठ्ठला
विश्वास का अस तर तुम्हाला तर का कायय कोट